माझा आवाज येतो का क्लिअर? हा हा तर आता उन्हाळ्याच त्रास सीझनमध्ये आता आपल्याला कैरीचा किंवा आंब्याचा सीझन सुरू झालाय आता, हम् मग आता आम्ही तुम्हाला कच म्हणजे आपली जी कच्ची कैरी असते. ते आपल्या शरीरासाठी किती? की उपयुक्त ठरते. ते तुम्हालाचं, चांगला आलाय. मग, हा हा हा मग आता आंबे आता, काय सगळ्यांनाच आवडता. म्हणजे कच्ची कैरी असू दे. कि आंबे असू अ.. क जा जास्त आंब्यांन प पेक्षा जी कच्च्या कैरीचा असं म्हणजे, ज्यावेळे कच्च्या कैऱ्या सुरू होतात. त्यावेळेला जास्त जास्त आवडीनं कच्ची कैरी खाल्ली जाते की, भाकरीसोबत किंवा चट नी मीठ लावून वगैरे कच्ची कैरी खाल्ली जाते. आणि सगळ्यांना आवड पण लहानांपासून मोठ्यापर्यंत कच्ची कैरी सगळ्यांनाच आवडते. मग कच्चे अ कच्चे कैरी आता उन्हा उन्हाळा जास्त आहे ना, आता कसा आपल्याला उष्मा घात जास्त त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये मग त्या उन्हाळ्यामध्ये ऊ उष्माग्रात घाताचा त्रास कमी, करण्यासाठी किंवा त्या उष्घातापासून आपल्य आपला बचाव करण्यासाठी कच्ची कैरी ही उपयुक्त ठरते. परत कच्ची कैरी ही आपल्या शरीराला म्हणजे थंडावा देते थ आपले शरीर थंड ठेवते. जर आपण म्हणजे, उन्हातून बाहेर अ म्हणजे, उन्हातून फिरून बाहेर आलो किंवा उन्हात प्रवासाला जाण जात असेल. तर कच्या कैरिचा पण पन्ह करायचं आणि ते पण आपण सोबत ठेवू शकतो. पर हां.. मग ते पन्ह अ कच्च्या कैरीचं पन्ह ते अ.. अ आपण कच्च्या कैऱ्या अ तत्ता उकडून घेऊ शकतोय, मग त्या कच्या कैऱ्या उकडून घ्यायचा. आणि त्यामध्ये अ.. चवी व चवीप्रमाणे गुळ, जिरे आणि अ आवडत असल तर मीठ थोडी साख कर असा आंबडगोड आपल्याला स्वा पाहिजे असेल त्यानुसार टाकायचं आणि ते एक तसा तो एक अ मिक्सरला बारीक करून मित्य ठेवायचा डब्या बंद डब्यामध आणि ज्या वेळेला आपण ते पन्ह पिणार त्या वेळेला थ् एका ग्लासमध्ये एक चमचा ते पन्ह टाकून म आपणते पिऊ शक तो किंवा सोबत अ प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शक म तस च्च क्अ क्अ कच्ची कैरी ही आपल्या आपली पचन पचनक्रिया सुधारते आणि आस सीलीटी कमी होती. कच्च्या कैरीमुळे एसिडिटी कमी होती आणि पोट साफ व्हायला मदत होते. कच्च्या कैरीमुळे. आणि तसेच आपल्या शररातील व्हिटॅमिन सीइ शरीरामध्ये व्हिट टॅमिन सी मिळ ते शरीराला आ विअ कै कैरीमुळे आणि डोळ्यांचे जे आरोग्य असते डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच त्वचेचेचे देखील आरोग किया सुधारते कच्च्या कैरीमुळे वजन नियंत्रित राहते आपले आणि अ हृदय हृदय हृदयासाठी सुध सुद्धा फायदेशीर आहे कच्ची कैरी हम्म.
आणखी का म्हंजे अजून मलातर माहित नव्हत असं म्हंजे म एवढं कच्च्या कैरीने फायदे होतात फक्त आपण म्हंजे आवड म्हणून अस अ खात होतो पण हे आज पहिल्यांदाच समजलं.
पण कच्ची कैरी ही ने म्हंजे त फायदे असले तरीपण नियंत्रिततच खाल्ली पाहिजे नियंत्रतात. कारण जास्त खाल्ली कि म पोटात दुखणे किंवा हां अप पचन हुऊ शकतं मग कच्ची कैरी आता आपण सहसा जास्त कसं वापरतो कच्ची कैरी म्हंजे जेवणासोबत अ तुकडे तुक डे करून असम चटणी मीठ वेग गेरे लाउन खातात कोणी कोणी लोणचे करतात आता आम्ही सांगितल पन्ह पण करतात. पण कच्च्या कैरीच एक तर अं म्हंजे कच्ची कैरीची आमटी सुद्धा करतात हे तुम्हाला माहित तेका कच्च्या कैरीची आमटी करतात हां.
कायाय रेसिपी कायाय?
म तेची एक रेसिपी तुम्हाला मी सांगते कच्च्या कै आता उन्हाळ्यात आपल तोंडाला जरासं चव लागण्यासाठी किंवा पचायला हलकी अशी ही हा पदार्थ आहे. पचायला हलका असा. तर मग काय? करायचं ए अ अ त्याचा साहित्य असं आहे की एक वाटी तुरडाळ किंवा आपण मसुरडाळ घेतली तरी चालेल.
हां.
आणि अर्धी वाटी आपण जी कैरी असते ते कैरीचे तुकडे घ्यायचे ते सोलून घ्यायचे पूर्णपणे त्याची जी हिरवी त्वचा असते ती सगळी काढून सोलून घ्यायचीय. वाटी अर्धी वाटी आणि एक च चमचा जिरे, एक चमचा मोहरी, एक चमचा अर्धा चमचा हळद आणि चिमुूटभर हिंग आणि कडीपत्ता किंवा आपण हां तुम्ही चवीसाठी तूप किंवा तेल दोन्ही आपण काय पण वापरू शकताय. हां मग आपण काय करायचं की पहिल्यांदा कुकरमध्ये डाळ मऊ शिजवून घ्यायची पहिल्यांदा हां मग कडई तूप किंवा तेल गरम करून घ्यायचं त्यात आपण मोहरी, जिरं, हिंग, कडीपत्ता टाकायचे आणि त्यातं आपण जे सोलून घेतलेली कैरी होती ना ती कैरी टाकायची आणि ती परतून घ्यायची कैरी आणि हा आणि कैरी थोडी शिजली पाहिजे मग त्याला झाकण ठेवून वाफ देऊन शिजवून घ्यायची त्या कैरीला आणि मग त्यात हळद टाकायची आणि ते आपण डाळ शिजून घेतली ती डाळ त्यात ओतायची.
हां.
कैरी मध्ये आणि मग ती अ अजून एक दहा पंधरा मिनटं त्याला वाफ काढून घ्याय ची त्याने उकळी आली की मग तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत ती खाऊ शक ताय, हां हां ती कैरीच्या अहं कै मग असं जरा अजून तुम्हाला कैरीचे काय पदार्थ येतात का तुम्हाला पण तुम्हाला आवड आहे का कैरी म्हणजे कैरीचे पदार्थ
कैरी हां कैरी आम्ही असं म्हणजे आव डते खायला.
हां हां.
कैरीचं लोणचं म्हणजे तेवढं घ असं साठवणीचा नाय पण आ जेवणासोबत करून खायला हे येतं हां झटपट हां.
ते तुम्ही कसं करताय?
आमच्यात कसं कैरीच्या छोट्या-छोट्या पा फोडी करून घ्यायचं कैरीच्या अ नंतर अ ते एका भांड्यात त तेल अ थोडीशी साखर, मी आ मीठ आणि चटणी टाकायचे. आन ती कैरी त्याच्यात घालून मिक्स करून अ पाणी जरासं टाकून म्हणजे शिजवून घ्याय घ्यायचं ते आणि ते मग खायचे. म्हणजे जरा असं अ आं ट, गोड, तिखट हाई पूर्ण म्हणजे तिन्ही फ्लेवर त्याच्यात येत्यात.
तुम्ही मग जेवणासोबत आता कैरीची चटणी पण करू शकताय, मग काय करायचं कैरी घ्यायची, ती थोडी म्हणजे कट बारीक कट करून घ्यायची, त्यात पुदिना, कोथिंबीर आणि गुळ घालायचा आणि मिक्स ्रला तुम्ही वाटून ती चटणी मिक्सरला किंवा पाटावरवंट्यावर वाटून ती चटणी तुम्ही खाऊ शकता. कैरीची चटणी म्हणून. हा आणि नाही म्हटलंत तर अजून एक पदार्थ येतो कैरीचा पक्कू म्हणून, मग त्यात काय तक्कू, हा मग ते कसं म्हणजे सहज आणि साधी सोपी झटपट होणारी ती रेसिपी पी, फक्त काय करायचं कैरी घ्यायची, ती किसाय हा किसून घेतली की, फक्त त्या किसलेल्या कैरीवर फक्त मोहरी आणी हिंगाची फोडणी द्यायची आणि ते तस खायचं म्हणजे एखाद आपण कोशिंबीर टाईप
ते हा हा हा छानय.
हा मग ते कैरीचं असं म्हणजे वेग वेगळे म्हणजे आपले हे पनायत कैरीचे प्रकार आहेत. म्हणजे पन्ह म्हणा, परत आता मी सांगितलं, चटण्या- लोणचे, आता लोणची पण अ अ स्त्रिया आता किती तरी कैऱ्याच लोणचं साठवूण असु द्या, तुम्ही सांगीतल तस झटपटीच सुद्धा, करू शकतोय आपण. हम मग त्यानंतर तो आंब्याचं, मग त्यानंतर कैरीचं, म्हणजे क कैऱ्या झाल्यानंतर मग आंब्याचं सीजन येतो. म आंब्याचं कसं आपण आमरस करू शकतोय.
हो आम
हा आमरस किंवा कुल्फी, आंब्याची, आईसकर आंब्या तो रव्या रवा एक आता आंब्या आंबा घालून किती किती म्हणजे पदार्थ करतात. हो. आता आता नवीन नवीन आंब्याच आईस्क्रीम घरात बनवलं जातं. परत आत आता ते अंब्याचे पॅनकेक, शिरा आंब्याचा ते क केले जातं. त खरा काही आंब्यात आंबा हा आता उष्णतेेत जरासा आपल्याला उष्मा घाताचा त्रास होतो आंब्याचा. पिकलेल्या आंब्याचा आणि कैरी हा, कैरी तर कसा उष्मघातापासून आप चाव होतो. त्यामुळे आंब्यापेक्षा आपण जास्त त कैरी आपल्या जेवणात किंवा आहारात वापरली तर, आपल्या शरीराला फायदाच होतो. हा आंब कैरी कैरी जास्त जर आपण दिवसातून एक दोन टाइम म्हणजे जास्त करून सकाळी किंवा दुपारी. असा वापर केला तर, आपलं वजन नियंत्रित होतो. आणि हा हा म्हणजे कसं शरीराला आपल्या वि्हटॅमिन सी ची कमतरता ता ज्या लोकांना विटामिन सी ची कमतरता आहे, त्यांनी कैरी, अ म्हणजे खाऊ शकताय. म्हण जेवणासोबत किंवा तशीच जर कैरी खाल्ली तर त्यांना फायदा होतो. हा ज्यांना पोट साफ होत नाही किंवा असा एसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी त्या आंब्याच पन्ह
करून
पिलं तर हा पि हा पिलं तरी पण काय हरकत नाही. हा आपलं शरीर, हां हां करून बघा. म्हणजे कसं आता उन्हाळ्याच्या या टायमिंगला शरीर आपलं थंड जितकं थंड राहील तेवढं चांगलंय. त्यामुळं पण म्हणजे सीझनच त्याचा आहे म ते त्याचा आपण उपयोग कर करून घ्यायचा, शरीरासाठी आपल्या किंवा जिबेचे चोचले पुरवण्यासाठी. आता आपण आता जशी आंब्याची ते कच्च्या कैरीची डाळ आता म्हणजे जी आमटी बघितली तसं काही लोकं अं प्रत्येक भाजीमध्ये पण थोडे-थोडे, आता जरी आपण चौपाटीवर वेगेरे भेळ वेगेरे खायला गेलो तर तिथे सुद्धा आपण कच्च्या कैरी्या आपल्याला देतातच. हा, मग असा उपयोग हा कच्च्या कैरीचा आपल्या आहार उन्हात आता सध्या होत हाय आणि मग मी जी तुम्हाला माहिती सांगितली त्याचापण तुम्ही उपयोग करून घ्या आणि जी रेसिपी हा जी सांगिती ती
आम हो हो नक्की करेन. कैरीची आमटी, कैरीचा टोपको हे पदार्थ मीपण पहिल्यांद दाच ऐकलंय, तर नक्की आम्ही मीपण ट्राय करेन. ठीक आहे, थँक्यू.